हम्म तझं गुड मॉर्निंग तुझा कनेक्ट झाला की.
माझं कसं काय झाला?
काय माहिती कसं काय झाला. मला वाटत तिच ना नेट आता चालू केलं अस त्यामुळे कदाचीत तिचा कनेक् झाला नसेल. हम्म, चहा, नाश्ता आवरलं काय? हो हा, हा, करा करा. माझा चहा झालाय. काल ईशूचा बड्डे झाला. मग जेवण सगळंत शिल्लक आहे त्याचं. सगळं गरम करून आले. चपा नाही बाबा नाही आले अजून, सप्टेंबर मध्ये येणारेत.
हा, हा
हम् पोरं गेली शाळेला.
शाळेला गेले बघ. चिऊ
चिऊ पण गेली, पप्पा गेलेच सोडायला.
हम् हम्
हम्
हम
काय नाही हरी ते हरी खेळालाय बाबांसोबत त्यांच्या.
बाबा आलेत.
हम्म, सकाळी आलेत दादा.
मग काय नाही, तरी पोर मग कशी काय गेली. बाबा आलत म्हणूनच हा हा
तरी पण गेला.
होय, हा हा हा मग ती मैरी ना मला वाटते कनेक्ट हे नेटवर्क बंद असे. नाही अचानक चालू झाल्यामुळे कनेक्ट झाले.
तसं असेल सोड
हम. आणि पल्लीचं काय रेंज प्रॉब्लेम आहे त्यामुळेच होत असेल इरर म्हणतय मग तिमला मी सांगितलं एक तर नेटवर्क इश्यू असल नाहीतर त्यांचं कार्डच नाहीत प्रॉब्लेम असेल असं म्हणा
अग बाई
मम्मी ह तर काम देन नावी अजून लिस्ट आली नाही दुसरी तुम्हाला बघतो पाठवतो हम्म मग आणि काय म्हणताय
काय नाही असं बोलायचं व्हय नुसता हे काम असतय काय
होय कॉलिंगचा आहे ग कॉल आले फ्रेंड्स अँड कॉलस आहे हे टास्क
हा तू घे की मग मला जरासच चहा पाहिजे मला लय नकोय चहा हा
मग आपण एका व्यक्तीला पाच वेळा कॉल करू शकतोय त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि दहा मिनट
हम्
असं म्हणजे बोलायचं
हा हम हम्म
हम्म मग ते जर म्हणजे बोलणं आपलं त्यांना संलग्न असेल त्यांच्याशी तर आपल्याला त्याच्यानुसार पेमेंट त्यांनी करणार अस आहे मग जरासं प्रॉब्लेम यालता नेटवर्क इश्यू होता
हा हा हो इकडे ये ये गौरी कोणाचा पणजी चा कॉल काय मयुरीचा पण झाला नाही ना
मयुरीचा पण आता झाला नाही आता तुझा झाल्यावर परत बघतो तर आता काय बोलेल असं काही मला वाटत नाही आल्यात म्हणल्यावर
बोलल की या बोलाय का जात बोलतो म्हणाल्या उच उचलायचं येईना
हा बर ने हे नेट चालू ठेव म्हणावं सांगतो मी मी तर खाली जाणार आहे बर्डस घालून जातो म्हणजे भांडी घासत घसत बोलतात हम्म
ह सॅटरडे ला काय देतय पोरांना टिफिन ला
आताचा डोसा
होय मग काय पोरांची चैनी
चालेल साडी दिल्या
हम्म
काय मग मी पण मयुरी सारखी साडी घेतलो अगं तिची दिवाळीच आहे बग असे ब्ल्यू कलरची त्याच्या दीडशे इकड घालून मिळती सर्वा तशी साडे आठशेला
होय ह ह. छान मिळाले तुला साड्या. दिवाळीत लय महागत्यात साड्या हम्म हम.
तरीच म्हणलं कुठल्या आणत्यास होय खात्यात की फक्त ते डाळ कांदा वगैरे असल नाही.
नाही हे आमच्यात डाळकांदा लय आवडते.
ते तेवढं म्हणजे शिव खात नाही आणि कृष्णाला पण असं बटाटा आवडतोय जादा.
हा बटाटा फेवरेट भेंडी
ते
हम्म आमच्यात चिव आता सगळ्या भाज्या न्यायल्या आधी नेत नव्हती.
शिव भाज्या खातोय सोड काय पण असू दे. खरं डाळकांदा खात नाही. प
तिकट नाही असं.
त बरोबर सोक्ष मोक्ष आगे दान काय ग?
हम्म
वजन केलं असतं बाग बाग बाग त्याला काय वजन केलं असत बाक हा आमच्या दादानी चिया सिट्स तेन आणल्यात गं.
हा हा हा हा
तरी
स्वस्त मिळते का तिकडं?
हा मग ते वाटनी करायचं चालू आहे. माझं माझं मेहरूच मेहरुच जाइल. जायचं. अर्धा किलो मध्ये तीन तुम्ही तिकड दादा म्हणाल्यांत माझी पण वाटनी
हम् हम् हम्
पाहिजे मयुरी होय ना. खारुताई ची वाटणी द्या पहिला खारुताई चिया सिड्स खातोय काय? वाटणी द्या त्या बघा खारुताई चे बघा तिकडं आणल्यात काय
आणल्यात
मला मी पिशव्या बांधणार आहे. डब्बा भरत नसतोय
शेवटयत आता आम्ही नाय
तुम्ही श्रीनगरलाच की? जैना बाई एमेरे.
पंचवीस किलो हॅलो, सागं ताई, नाच की ग तू. एक क खाल्ला मी. दुसरं जाईनच गेलं.
मला आता ऍट अ टाइम तीन - तीन डोसे लागत्यात. अन् तूला एक जाईना.
तू पातळ पेपर डोसा बनवत असशील ग?
नाही, नाही. गुबगुबीत.
अ काय म्हणत्या, बघ? तिला ऍट अ टाइम तीन डोस जाते मनं. तू
डोसा इज अ फेवरेट.
मला तर आवडत की डोसा. खरं. खरं. बनला पण. खर तर जातच नाही. तू शिव पण खातय होय? आज जरा भाजीत तिकट झालं. आता काय करतोय, कुणास ठव?. खरं
हम्, हं.
त्याला पण चिव सारखं, भाजी अस ली म्हणजे कमी, तिकट कमी लागते.
हम्म, हम्.
चालूच असते.
बारका झालाय ग ह्यो. होय लईच बारकाय ओ. हायत की चहा प्यायल्यात.
ये ते हेजत घालजा की. होतय ती.
अजून कसय? कुठे कोडलं बाळ तुझं? इथ पुढ काय काय?
ह, ह.
बड्डे कसा झाला, मग?
बड्डे छान झाला.
अगं, लक्षातच नाही तिला विश करायचं. म्हणजे असं स मेसेज पण टाकायचं. हा. हा. शेवटी काय केलं? यांच्या मम्मीच इंस्टावर बघून, त्यांना रात्री मी मेसेज केला अगं. त्यानि म्हणले असतील, काय पूरगी हा ह्या आम् ची गावात गेलतो. टायरेक् पंचर झालती.
हा, व्हय.
हा.
श्री स्वामी
उपाशी रहा चालतंय.
किती मिनिटं झाले बघ.
आता पण चालून झाल्यात.
हम्म म्हणजे नऊ मिनिटं.
हम्म. एक मिनिट बोलतोण ठेवतो.
का गडबर अस.
होय तेच क.
हम्मम् सकाळीले काम असतात.
धनवाद का सर शक्य नाही दुस्या मुला काय ग?
आह.
काय म्हणाला.
सगळ्या बायका सकाळच्या बिझी असतात म्हणूनच
लागले हा होय.
ह हं.
पुस्त तासत दिलास.
हम आणि ते कसं द पारर्स फ्री असतात तव ते हँग होतेे.
हा.
हम्म.
वंकिन सेट्स करायच की कि वो बरोबर शिस््री माहिती आहे.
अछ.
येताना प्रत्येकाला ऐक ऐक पाकीट करायचा. महाग पडाल.
हो ते पिंक कलरच ठेवा के नाही हॅपी बर्थडे हात ते तुटले राहुदे.
श
नाही चिटकत नाहीत ते हा बर बर चालत.
झालं बाईना महिला
हां हां.